हॅलो हो ऐकू आहे तई नमस्कार ताई.
माझं का जात नव्हतं मला काही कळत नव्हतं. ते समजतच नाही. अगदी मजा येत आता पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळे पावसाचा काय घरीच आराम असतो मग काय करणार.
हो ना तेच न बघ ना, पाऊस पडतोय आहे आणि आषाढी म्हणजे पंढरीची वारी चालू आहे.
हा तेच ना म आणि पण वारी मध्ये बरंच चालवलं जात पावसामध्ये.
हो त्यांना म्हणजे पाऊस असो किंवा मग किती पाऊस असो वादळ वार असो त्यांना हे चांगलं खूप म्हणजे अ एक देवाची भक्ती असते बघा
हा त्यांच्या हच्यात तेवढी ऊर्जा असते बुआ अस.
त्यांना म्हणजे आता मागे न्यूज मध्ये दाखवलं होत पुला पासून रस्ता बंद. ते गेला होता.
अच्छा.
तर अ म्हणजे वारकऱ्यांच्या, भक्तीने ते पूर सुद्धा म्हणजे कमी झाले.
हां हां बरोबर हे ना, आण पर्वा ते इतकं सुंदर दृश्य आकाशात होतं ना, ते म्हणजे विठ्ठलाच्या मूर्त तिच्या वरतीच असं गोल असं रिंगण, तयार झालेलं होतं आकाशामध्ये. आणि तो प्रकाश त्या सूर्याच्या आजूबाजूला. म्हणजे जसं सूर्याने पण रिंगण घातलं.
हो.
म्हणजे एक वेगळंच हे असतं ते ह वारकेऱ्यांची, भक्तीची ऊर्जा वेगळीच असते. ते त्यांना पावसात पण चालायला काही वाटत नाही. हो ना अ ती ओढ असते ना तिकडे जायची.
होड असते प्रत्येकाला म्हणजे त्यात वयाची म नसते बघ. जे आवडीने एक. आपला संसार आहे कि नाही या शोगनेच ते निघत असत. त्यांना एक फक्त विठ्ठणाला भेटायची,
हो ना खरंच आणि असं पण नाही तिथ तिथं गेल्यावर दर्शन झालं नाही झालं
एकदा तरी वाह कर बघायला पाहिजे
हो तेच ना त्या वारीत न जायला पाहिजे विठ्ठलाला भेट भटयला म्हणजे इथं भाव वेगळा असतो गो असं कारण ती ऊर्जा एकमेकांना सोबत घेऊन घेऊन जाण्याची वेगळीच असते. तिथं गेल्यावर दर्शन हो अथवा न हो पण ते विठ्ठलाच्या मंदिराचा कळस बघित की अगदी म्हणजे समाधान मिळतं ब त्यांना असं.
म्हणजे पंढरीची वारी एक म्हणजे आपल्या महाराष्ट्र. त्यात महान धार्मिक सांस्कृतिक परंपरेची. आणि ती दरवर्षी निघते बघ दरवर्षी नाखो भाविक दुखत त्या. वारीसाठी प्रत्येक गावातून निघत असतात.
बरोबर आहे ना?
एकादशी लॅब म्हणजे तिथं प्रत्येक जण पंढरपूरला पोहोचतात.
हो तेच ना आणि सगळे रस्ते कसे अगदी त्या भगवा मये पांढरे ते शेतकऱ्यांचे ते ड्रेसेस ते किती सुून दर वाटत अगदी ते आमला तर शेगावची जी वारी निघते ना त्यांच्यामध्ये एवढीशी स्थित ते रस्त्यामध्ये
तुमचा आवाज कट होतोय मध्ये मध्ये माझं येतय का स्पष्ट
हो येतोय माझा का इकडून कमी जातोय मला
तुमचा ना हळू एक शब्दानंतर मला थोडं बेक वाटतोय.
हो का? पण मग असं व्हायला काय कारण. रेंज तर असेल. हां हां तेच ना मी म्हटलं आता काय करणार ना मग कारण रेंज तर व्यवस्थित आहे रेंजला, ण काही प्रॉब्लेम नाही म अ फोनवर कॉल झा तर. त्याच्यामुळे
वारीचे महत्त्व बका वारीमुळे शधा तसेच लहान लान मुलांना म्हणजे इतकी सुंदर शिस्त लागते ना सेवा करतात ते म्हणजे मोठ्या वडील धर्मांसांची किंवा मग कुठे जर महाप्रसाद असला तर ते पहिले त्यांच्यापेक्षा मोठ्यांना सर्व म्हणजे वाटप करता म्हणतात तेच होत घ
हो ना आणि ती प ती म्हणजे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जात ना हे सगं वारीची संस्कृती एका पिढीकडन दुसऱ्या पिढी- म्हणजे लहान त्यात मोठ्यांना कसे भक्त रसात नाऊन निघाले बॉस ते छोट्या छोट्या रखव ते छोट्या मुली अगदी रूखमायेची हे घातलेलं साडीसारखं किंवा पण विठ्ठलाच्या वेषामध्ये खूप सुंदर दिसतात त्यांचा भावही छान असतं अगदी ह असं ते डोक्यावर छोटस तुळशीच
वृंदावन असतं हो.
हां तुळशीचं रोप घेतलेलं का त याच्या मधंन च आपल्याला विठ्ठल दिसतो ना. विठ्ठल म्ह टलं ह्या सगळ्यांच्या रूपामध्येच दिसतो आपल्यानला, असं काही वेगळं मंदिरात बघायलाच पाहिजे असं नाही त्यांच्या भावामध्येच विठ्ठल दिसतो असं. खूप सुंदर असं हे अस
ते ते कस त म्हणजे दिवसभर चालता त्यांना असं बिलकुल थकवा होत नाहीं. आपण एवढं काम केलं का बघा आपण लगेच दमून जातो, आपणं त चालुही शकणारं नाहीं. पण मग असतं ते एक वेळ की वारीच जसं जसं महत्व कळतं की आपल्यात ती ऊर्जा असते, की आपण आपल्याला सुद्धा वि ठ्ठल देव बरोबर चालतं नेतो.
बरोबर आहे.
त्यांचे ते भजन कीर्तन किंवा रात्री त्यांचे ते हे कीर्तन चालता इतकं सुंदर वाटत ना.
आण ते रिंगण वगैरे घालतात म्हणजे ते अश्वसुद्धा रिंगण घालतो.
ते आणि मला वाटतं कुठं ठ तरी ते अ मेंढ मेंढऱ्य सुद्धा रिंगण घालतात.
मेंढरे झाली, घोडा, त्यांचा तो घोडा आहे ना अश्व
हां हां.
त्याच रिंगण खूप छान राहतं बघण्यासारखं.
का हा तेच ना आण ते मेंढऱ्यांचं पण असतं मेंढ्यांचं पण अस त ते सुद्धा पूर्ण अ गोल अ फिरून ते रिंगण घालतात ते असं. ते खरंच ना म्हणजे संस्कृती किती वेगवेगळी असते बा सगळ्या गोष्टी आणि ते ठरावीक गावं ठरलेली असतां त्यांची ह्या गावाला हे रिंगण होईल त्या गावाला ते रिंगण होईल असं.
म्हणजे ते पुण्यापासन पुढे त्यांचे ते अ भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम चालू अ
हां तेच ना आणि काही कायींचे तर किती किती वारीचे वर्ष झाले हां.
तिथे पहिले रिंगण घालतात.
हो का? अच्छा अच्छा. मला असं म्हणजे एवढं डिटेल नाही माहिती पण जे बघतो आपण अ कधी टी व्ही ला बातमीला किंवा पेपरला बातमी असतें. तर ते काय कुठला तो दिवे घाट दिवे घाटातन जाणारे वारकरी ते म्हणजे ठराविक दृश्य अगदी म्हणजे मनाला खूप असं वाटतं की आपण पण वारी जायला पाहिजे बॉ अस पण ते
आणि ते खूप छान वाटतं बघा ना ए म्हणजे प्रत्येक जण एकमेकांचा मान सन्मान करतो प्रत्येक जण छोट अस अस की ते माऊली माऊलीच करता.
माऊली म्हणतात बरोबर आहे.
आणि ते टाळ मृदंग त्यांचे ते व्हाईट कपडे ज्ञानोबा तुका कारण माऊली म्हणता कि मा विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष कर चालत ते.
तेच ना. आणि माऊली म्हणजे ए खरां प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर असतो बा तसंच बघ तात आणि वारकरी संप्रदायात तसंच आहे की बॉ प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे आणि असं आहे पण म्हणजे किती आपण अभंगांमधनं पण तेच संत वगैरे सांगून गेले की ब तु देवादेवाच बघतो देवळात बघतो पण प्रत्येकाच्या हृदयात देवाला शोध बो असं
आणि ते खरं पण असतं बसं
आणि बघा असं भरपूर जण सुट्ट्यांच्या दिवशी इकडे फिरायला जातात तिकडे फिरायला जातात पण काही जरा वट होत म्हणजे कसं अ देवालयात जाता बघा म्हणजे एक प्रत्येकाची आवड निर्माण
हो बरोबर आहे बरोबर आहे हा ते आवडीन सर पण
आता सरकारले बघ ना म्हणजे लाल बसेसच आपल्या एस टी महामंडळ
हां
प्रत्येक गावात ना म्हणजे पंढरपूर पर्यंत हे ठेवलेलं आहे
वारीसाठी ना बरोबर आहे
म बारीसाठीठी किंवा मग ज्यांना वारीत जायला जमत नाही म पंढरपूरलाच जायचंय ते पहिल्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचवतातथ
हो का अच्छा अच्छा हम हा तिथं ते सोयी पण वाढवल्या असतील ना त्यांनी एवढ्या सगळे इतके लोक येतात तर वारकरी तर त्यांची राहायची वगैरे सगळी सोय व्यवस्थितच होत असेल ना अशी
हम
खाण्याचं काही नाही कारण बऱ्याच संस्था त्यांच्यासाठी काही ना काही करतच असते तात म्हणजे सकाळी नाष्ट्त्यापासनं
गावातले धार्मिक लोक म्हणजे प्रत्येक जण फळे वाटत करतच असतं कोणी दूध वाटतं कोणी कोल्ड ड्रिंक्स कोणी पाण्याच्या खिचडी हे सर्व चालूच असतं त्यांचं कंटिन्यू
बरोबर आहे बरोबर आहे
पण मग त्यांना ते इतकं मळ खायची त इच्छा नसते त्यांना फक्त विठ्ठल म्हणजे कधी पोहोचू पण पंढरपूर ला म्हण कधी विठ्ठलाला झालं बघून
आणि ते किती म्हणजे पावलं त्यांची किती भराभर उचलत असतात ना
हो ना
की नाही वारीमध्ये बघितलं आपण तर कशी एकदम अगदी ओढीने अगदी धावतच असतात ते असं
म्हणजे किती मोठे मोठे वयस्कर उत असता बघा म्हणजे आपल्याला आपण साधा एक किलोमीटर काय प चालू शकत नाही ते इतकं काय
नाही तेच ना खरंच ना आणि काही नाही ना असं म्हणजे कुठली सुविधा नसते त्यांच्या जवळ लगेच अशी तरी सुुद्धा त्यांना काही वाटत नाही त्याचा काही फरक म्हण कुठ तरी अंग टाकलं पुन्हा पहाटे उठून चालायचं अससं
परत थंड म्हणजे पाऊस असो क हिवाळा असो थंड कार्याने चांदूव करायची
आवाज येत नाही. याच्यामध्ये,
आला. नाही. हा ते मोबाईलची नोटिफिकेशन आली होती ना.
हा. अच्छा, अच्छा ठीक आहे. ते मी पुन्हा लावेल मग तुम्हाला हा मी इकडून लावलाय ना तुम्हाला, तुम्हाला जर करायच असेल तर, तिकडून मला सांगा हं.
हो, तुम्ही लावू नका. मी लावेन एक मिनिटात थांबा.
नाही मी ल तुम्ही लावला बरोबर आहे. तुम्ही लावला माझा लागला नाही तुम्ही लावलाय. ठीक लिमिट के व लिमिट झालना.